हॅलो!
हॅलो हूं!
हॅलो हो येतोय येतोय, हो हो येतोय येतोय. हो हो येतोय ना!
येकायला येतंय ना हा!
हूं!
चालेल काय म्हणतो मग काय काय नाही ओ सगळं व्यवस्थित.
चांगलीय आमची बी चांगली हे.
हा म काय म्हणतो बी आय चे क्लासेस लावले ऑनलाईन असं.
हा जे ई ई करायची ना माला त्याचे क्लासेस लावलेले ऑनलाईन.
हूं आणि कोना म्हणजे ति अ कोणत्या याच्यात लावलेले हेत.
कोणत्या याच्यात म्हणज्यो.
अ म्हणजे ऑनलाईन चे हे असतात ना क्लासेस तर मग कोना कडे लावलेत असं.
पी डब्ल्यू फिजिक्सवाला वाला.
सीसवाले.
फिजिक्सवाले, फिजिक्सवाला पीडब्ल्यू.
पि डब्ल्यू आस का हूं!
हा!
हूं चांगलय ना व्यवस्थित अभ्यास करा भो. हा आणि लकी कितीवी ला रे.
लकी आता सातवीला गेला.
सातवीला ला गेला का, लहान हे म्हणजे तो अजून.
हा तेला टाईम आजुन.
हम्.
काय म अभ्यास समस्त का नाही मग?
मग ऑनलाईन समजतो तसं काही नाही.
समजताना आणि क्लासेस कि आधीपासून असतात मग तीचे.
आं?
क्लास किती वाजेपासून असतो म्हटलं?
चार ते आठ
चार ते आठ.
हा दोन फ्लाचात आहे का तिथे?
आणि डेली असतात का?
हा डे डेली असतात. रविवारी सुट्टी राहते कधी - कधी.
कधी -कधी असते आणि मग त्याचे त्या एक्झाम वगैरे घेतात का मंथली वगैरे.
हा अ प्रत्येक वीकला टेस्ट राहते ना? वीकली टेस्ट राहते ना आमची.
वीकली असते का? ह चांगलंय मग.
ह. म्हणून त्यांचे बुक्स वगैरे पण राहता. त्यांच्या म्हणले ते काही होमवर्क देता बाकी कि देतेली त्यांनी स्वतः तयार केलेली क्वेशन राहता.
हा मग ते बुक वगैरे त्यांनी - त्यांनी ते पाठवले का तुला? ऑनलाईनच.
हा ते पण बुक मला काही एवढे म्हणजे आवडले नाही त्याच्यामुळे फक्त मागच्या वर्षाचे क्वेशन होते म्हणून मी काही घेतले नाही ते बुक्स मायाकडे दुसरे बुक्स आहेत.
दुसरे बुक्स घेते का अस.
हा.
कोणी? हा. मित्राचे वगैरे ओळखीचे होते का?
हा.
हम्म.
म्हणून ते पण जे शिकवता ते पण प्रोफेशनल आय आय टी एम सर जाता जेनी स्वतः जे केलेले राहते.
हा.
प्रत्येकाची रँक हंड्रेड टू हंड्रेडच येते याच्यामध्ये.
ओके.
हम्म ही तर एक्झाम बारावी नंतरच राहील ना तुझी आली आता?
हा बारावीचा पेपर झाल्या नंतर. हालो
हम्म् हम्म तोपर्यंत मग स्टडी करायचा दोन वर्ष
हा. तसे तर एक वर्षाची बॅच. हा?
हा?
काय म्हणता तुम्ही?
म्हटलं का एकच असे असतात.
हो. आवाज येत नाही तुमचा नीट.
हॅलो!
हॅलो!
हॅलो! हा क्लास एक वर्षा चा असतो? हा आता येतोय ना हम्म
हा येतोय
हम्म.
एकच वर्षाच आहे आता पुढच्या वर्षी बघू एक तर ऑफलाईन आहे तर ऑनलाईन लावू
हा
ऑनलाईन तस चांगलं आहे ऑनलाईन पण बघू ऑफलाईन ऑफलाईन मस्ती खूपच आहे ना.
ऑफ हा मित्रांनी लावली त्याने दीड लाख भरले.
आणि कुठे? परवायलाच आहे असं हा तेच मग परवायामध्ये नसतील ना क्लासेस असे
पारोड्यामध्ये आहे तीस हजार आहे त्यांची फी
हम्म म एज्युकेशन ब हा
हा त्यांच एवढं म्हणजे स्कोर नाही आहे
रिझल्ट पाहिजे तसा
नाही ये हा
त्यावेळी नाही नाशिकला येऊन लागायचं मग
हा नाशिकला बघ आता पुढच्या वर्षी जळगाव नाही तर नाशिक
हा करायचं तर मग एकदम प्रॉपर स्टडी करायचा
हा तेच.
हम्म
जे जेई देऊ आणि सिईटी पण देऊन बघू
हा आणि तुला कशात करायचंय नेमकं मग इंजिनिअरिंग?
इंजियरिंग बी टेक
बी टेक करायचं आहे ना सांगते.
तेच.
व्यवस्थित अभ्यास करायचा व अभ्यास अभ्यासाशिवाय दुसरीकडे लक्ष नाही ठेवायचं आहे आणि मार्क्स कमी जास्त चालू असतात त्याच्यात फर्स्ट टेशन येऊ द्यायचं नाही काही नाही. आपला आपला अभ्यास हा.. असा विचार करायचा नाही क मग हे तेच झाले मला कमी मार्क्स पडले आणि ते डिप्रेशन डिप्रेशन मध्ये नाही जायचं लगेच एवढा अभ्यास करून पण तितक्या च जोमाने परत अभ्यासायला लागायचा
हा.
हम्म.
तस तर काही नाही अभ्यास म्हणजे बरोबर चालतोय अजून लेक्चरचा काय क्लॉक नाही बघत बस एवढ
का बरं?
लाईव्ह लेक्चर होता लेक्चर होता रोज बॅक लॉक म्हणजे मागे राहिलेले लेक्चर
हा नाही आणि त्याचे व्हिडिओ वगैरे भेटतात का मग तुम्हाला?
हो रेकॉर्डेड भेटत ना नंतरून लगेच पाच दहा मिनटात रेकॉर्डे. लाईव्ह झाली का लगे रेकॉर्डिंग जात त्यांचे नोट्स लेक्चर पूर्ण लेक्चर.
हा मग तेच कसं फास्ट शिकवत असतील ना ते एका दोन टॉपिक म लक्ष. आले तर मग आपल्याला नंतर उ कर पाण्यासाठी.
हा बघता येतं ना.
आहे ना.
तसेच आहेत खूप सारे, जे जे समजले त्याचं बघायचं. आणि लाईव दोन सरांच राहत.
हा, आणि आता मोबाईलमुळं भरपूर सुविधा होऊन गेल्या आहेत, की नाही समजलं तर दुसरीकडून पण आपण शोधू शकतो.
हा.
हा. हे नाही समजलं तर दुसरीकडे टाकायचं सर्च केलं की, मिळतं लगेच.
हा ते तर आहे.
हम्म.
न
काही नाही मग. जेवण झालं की बाकीये?
नाही आता पप्पा आले, आता बसू जेवणाला.
हं
नाश्ता झाला
हं, आणि तुझं कॉलेज किती वाजता असतं? सकाळहून
हा साडे अकरा, साडे अकरा ते साडेतीन.
साडे अकरा ते साडेतीन. आणि पारोळ्यालाच आहे का मग कॉलेजला?
हा पारोळ्याला आहे. जवळचे घराच्या.
हं. चांगलंय मग जायला येण्याचं टेन्शन नाही राहत मग.
हा
चांगलं आहे, अभ्यास करायचं. काही नाही मग, बाकी सगळं व्यवस्थित आहे मग?
मग काय नाही. तुमचे जेवणं झाली?
हं, अं नाही बाकी आहे ना, मी पण ऑफिस ला आलीये.
असंये का?
हम्म. चांगलीये चांगलीये. बाली मावशी सोबत चांगलं बोलायला भेटत असेल ना तुला? हा. आपली कसं, ओळख नाही काही नाही. ओळख नाही त्याच्यामुळे बोलेलं हं, बोलायला हे होतं. काय नाही, आपण काहीतरी विषय काढून बोलत जाऊ.
हा.
हा.
मावशी म्हटल्या मला कालच म्हटल्या होत्या, म्हणे त्या मावशींचा फोन येईल म्हणे तुला. तर पण आज पण म्हटलं की काही आला नाही.
हा. अरे काल करणार होती मला रात्री उशिरून गेला. संध्याकाळी इथून उशिरा गेली ऑफिस मधून साडे सहा वाजता इथून निघाली.
घरी जाऊन मग लगेच स्वयंपाक, मग पोरांना भूक लागलेली राहते. मग त्याच्यामध्ये मग उशीर होउन गेला रात्री. दहा, साडे दहा होउन गेले मला आवरत. म्हटलं जाऊ दे ह्या वेळेला. हं मग ाडे दहा वाजता काय कॉल करू म्हटलं जाऊ द्या. एकाच दिवशी लवकर आवरलं गेलं की, नऊ एक वाजता आवरलं गेलं का, मग कॉल लावायला काही वाटत नाही.
नाही ना आणि काल नेमकं आमच्या कॉलेजत पण हडत होती. मग मी पण तिथे गेलेलो होतो.
कुठे?
कॉलनीमध्ये एका दादाची हडत होती ना, मग मी पण तिथे गेलेल होतो.
असं आहे का बरं झालं मी कॉल केला म- हम्म हम्म मम्मीच कसं चालूय मग?
मग मम्मीच पण काय आता पप्पा येथे जेवणाला तर ते जेवण बनवते. भांडे, वापत बाबा येतील जेवणाला.
बाबा तुमच्याकडे आहेत का?
हा बाबा, बाबा आजी, आजी गेली शेतात.
हा
हा
चांगलंय बाबा आजी बाबा आहेत तुम्हाला सांभायला.
हा
हम्म मम्मी पण जाते का मग शेतात, काही काम राहिलं की-
नाही मम्मी नाही जात पण मग बोलवलं हो तर जाते मग कधी कधी.
हा जेव्हा
दुसऱ्या गावाला असेल टायरे.
दुसऱ्या गावाला आहे.
हा पंधरा, पंधरा किलोमीटर लांब.
हा बरंबर मग एवढं लांब जायला काही शक्य नाही ह घरच आवरून.
आई जाते रोज सकाळी बसवर,
हम्म सांगलं आजी कडक येतो पणंत करेन माझी.
हा
आणि बाबा पण शेतातच जातात.
नाही बाबा दुकानावर.
दुकानावर पप्पां सोबतच का?
हा पप्पांसोबतच. बाबा आता पप्पांच्या जेवण झाला बाबा येतील बाबा झोप- तीलमग चार वाजता जातील.
हा चांगलं म्हणजे बाबा अजून काम करतात असं दुकानाचं?
हा बाबा करतात बाबां कडण जेवढ होत तेवढं.
हम्म चांगलंय.
हम्म
आणि मम्मीचं शिवण काम कसं चाललं मग.
मग् मम्मी शिवनकाम संध्याकाळी सर्व आवरलं गेलं का चार वाजता बसते. मग सात वाजताय लगेच स्वयंपाकाला.
हा
हम् त्यांच्यामुळे,
हम्म जाऊदे चांगलं आहे, घरच्या घरी काहीतरी उद्योग पण चालू राहतो ना मग.
हा हा तेच ना
हा
हम्म मी पण आज गेलो असतो कॉलेजला, पण मग तब्ययेत थोडी खराब होती म्हणून काही गेलो नाही.
हा काळजी घे व्यवस्थित दवाखान्यां गेला होता की नाही
नाही नाही आताच अर्धा तास पहिलेच बरं वाटत मग थोडंस बरं वाटलं मग काय गेलो नाही.
हम्म, कानी कर मग आराम कर. हम्म, चालेल. करत जा मग कॉल हं हम्. हम्म, चल मग ठेवती मी.
होहो, हो.